तु चलास का? आता कट नको करून ना गं, हा जाना मग कट नको करू.
हॅलो.
हॅलो.
हा. आवाज येतोयं. काही नाही बसले. तू?
चपात्या करते.
हा. चपात्या कशा करायच्या.
हम्म. खायला लागत नाही का?
हम्म.
हम्म. अभ्यास झाला का?
हा. झाला आताच झाला. केला ना.
कशाचा केलास?
केमिस्ट्रीचा.
केमिस्ट्रीचा.
हा.
बयलॉजीचा बी करित जावा.
ह. करायचं हे ना.
हम्. क्लास करील.
हम. तुझं शिक्षण किती झालेलंये?
जाऊ हा.
तुझं शिक्षण किती झालेलं हाय?
माझं शिक्षण लई झालंय. पण काही कामाचं नाही. पोळ्याच कराव्या लागतात.
हम्म. त्याच्यात काय काय शिकलीस तू?
आं?
तुझ्या शिक्षण-
पोळ्याच कराव्या लागतात ग! मी लई मोठ शिकले. आता काय काय सांगू तुला? हम?
सांग ना का तरी.
आपल बी एड, डी एड सगळं झालेलं आहे. अकरावी बारावी-
अं. तुला सगळ्यात भाजी चांगली कोणती करता येती?
होय. तू येणार आहेस महेशच्या लग्नाला?
मी नाही येणार. मी कशाला येऊ?
हम्म. दद्या आपला अभ्यास करत बस. आलेय ना सव्वीसला. मामांच हा. मामींच काय माहीत काय म्हणते.
हम्म. बघ ना आता पप्पा आले तर हायेच आता-
पप्पा कशाचेत
मला नाही वाटत पप्पा येतील म्हणून.
हम् हम्. पप्पाना -
हम्. ह काय नाही तेच रविवारचं लग्न आहे ना?
हा.
ते सांगता येत नाही. शनिवारची हळद ए.
हा.
हं. बघा मंग. का हो, मला वाटतं त्या ब्ल्यू साडीवर ब्लाऊज आणावं का गं?
कोणत्या?
दुसरं नवीन? ते अमृता ताईनी घातल ना. हा.
हा बघू ना. घालू -
हम्. तिचा ब्लाऊज चांगला असला, भारी दिसेल ती साडी.
हा. ब्लाऊज चांगला पाहिजे.
हळदीला तर कशाला जाऊ? इथूनच जाईन लग्नाला मामान त्यांना विचारेन येणारेत का माघारी?
हा.
हाय का नाही?
हा ना.
हळदीला लई आपलं- जाऊ लग्नालाच. गुडीं ते जाते ना बघ. गुडीना त्यांना विचारावं लागल.
कुडे मग?
गुडी न ते तुमच्या
लग्न कुठेए?
आं मग? मलाच माहित नाही लग्न कुठे आहे ते. बघाव लागल पत्रिका.
हम् हम् हम.
विचारावं लागेल त्यांना
जवळ असलं तर आपणच जाऊ तू जा एकटी
नाही ना जवळ नाय ना ते लय लांब आहे
हम्म.
तिकडं हेच्याकडे प हम्म जवळपास नगरच्या आलीकडंच
हम्म बघू पप्पा आले तर जाता येईल
हा.
हम्म आले तर मग बघवल तर
हा.
हम्म. मावशील कॉल केलतास का? नाय आली
मावशीला नाही बॅलेंसच नाही माझ्याकडून कुठून करू? काल
हम्म. नाही केलतस का म्हणलं तू करीत असतेस ना तू करीत असतेस म्हणून म्हणलं ग
हा हा हा.
हम्म. मी नाही केला अशा म्हणून म्हणलं ती येती का कशी काय म्हटलं मला वाटत काका येतान कायकी मामीचा काल फोन आलता ना हा प्रवीण दादा अन ते येतील ना लग्नाच्या दिवशी कलांग हा लग्नाच्या दिवशीच येईल वाटत त्यो
हा.
हम्म.
गीता
काय माहिती गीता येते का, काय माहिती काय करते ती कशाला येईल ग प्रेग्नेंट अस
तिचं काही सांगता येत नाही
हम्म. बघू आता
भाजी कशाची केलीस?
गवार
कशी केलीस?
त्याला काय सोपी आहे. सोप्पी आहे ग
हा.
पहिलं लसण टाकायचा लसण अद्रकची पेस्ट टाकायची नंतर मग कांद्याची अन टमाट्याची ग्रेव्ही करून टाकायची
हा.
हम्म शेंगा भाजून घ्यायच्या
शेंगा हा
हम्म नंतर मग थोडासा हम्म हे टाकायचं आवडत असल तर
हम्म हम्म हम्म हा
हम्म पाणी वगैरे ते भाजून घेऊन काकाच सगळ मग.
हो.
हम्म. बिर्याणी करायचं शिकायचं आता.
नॉनव्हेज.
नॉनव्हेज का.
येते का तुला.
ते आमब तर काही बघ.
हा.
हम्म का अजूक एकदा करून बघावं लागण तेव्हा कळल मला.
मागच्या वेळेसचे चांगले झालते.
हम्म ह्यावेळेस पण आता काय करते पप्पाला सांगते येता हे का नाही.
सांग
आज करू बर संध्याकाळी
आज कोणता वार आहे शुक्रवार हा.
हम्म. बघू आता थांब हम्म. मेल्ट करून ठेवा लागतं ना पहिलं चिकन ते.
हा.
चिकन मेल्ट करून ठेवा लागतं ना दहीपणे
हो.
जमते.
करा मग बघून ट्राय करून बघा.
थोड . दादू झोपला होता. मजा दादु झोपलाय म्हणलं.
कस काय झोपलो बा अचानकच.
काय ती कस काय झोपला काय माहिती.
हा.
शाळेत जायचा कंटाळा येतो. म झोपतोय.
हो हो.
शाळेत जाऊ वाटत नाही अभ्यास करू वाटत नाही.
हम्म.
हम्म तुझं कस चाला अभ्यास.
माझा चांगला चालू आहे तुझंच सांग.
माझं काय करते पोळ्या. आता भाजी झाली वरण भात झालाय खिचडी झाली.
हा.
आत्ता करते. पप्पाला येऊस तोर हम्म. एक दीड वाजता कधी एक वाजता दीड वाजता. त्यांच्या मना वर असत ते हम्म. कधी बी येऊ शक
आणि जात्यात कधी?
नकस सात साडे अ य सहा साडे सहा ला.
अ दुपारी ग.
दुपारी दोन वाजता.
दोन वा का तू झोप त झोप कशी चालेल तुझी.
झोप हे. कशाची जोब आहेथ मरणाचं काम करावं लागतो झो
हम्म काय काम करते.
हम् काम नाही करत मग कोण करत सांग बरं माझं काम
हम.
मलाच कराव लागत.
आज कुड दवरा आहे मग
कोुणी काम देत कर ते का आज नाही बा जायचं कडं मला आ म्हाला आराम करायचा आहे दोन आणायचे दोन मला बाजरीचं दळण आणायच दन चपात्या खवट आणता. बलं नॉन व्हेज तर बघू बिर्याणी करू.
बिर्याणी तांदूळ आहेत का?
त्या तो व्या आणायला होते ना.
हम्म ताम र काल बघितले मी संपले होते.
त्यादोस केेतं.
हा.
तांदूळ संपले तर तर किराणा किती किराणाच थोडा आणला होता. दोन हजाराचा तर किराणा झाला.
अजूनिक पच सहाशे रुपयाचं घेतलं.
हा.
सामान खायचं आणि दोन अडीच हजार रुपयाच. तेलाचा डब्बा दोन दोन अडीच हजार रुपये दोनच हजार रुपयाचा किराणा. किराण एक महिना कसा. हम् पप्पाचा फायदा करून देते ना.
हम.
अप्पाचााय तक.
कोुणाचं?
पच.
हा पप्पाचय
फायदा करून देत आणि पक््पाचा
हम्म.
कमी करा ना बरू.
पूप्पाचा काय फायदा केला तरी तेच नाही केलं तरी तेच.
हम्म.
बाई हम माझ लही जागं दुखायलाय.
कसं काय ग जायचंय का हॉस्पिटल ला मग
नाही नाही अंगच दुखते प हातन ते.
लाच. अकरा म झाले येत.
हा मग मी तेच म्हणायले ठेवायचा का कसा ते तर म्हणल्या कठ होईल. आ ठेवते हा हा ठेवते.
थम थम कॉल इन प्रोसेस काय.
आं.
हॅलो कॉल इन प्रोसेस काय सांगते त.
थांब बघते थांब ठेवते.
हम्म.